हॅलो.
बोल की. बहिला आगा लागलाय.
का.
आ?
अजून एकदा का म?
आता लागलाय तर बोल की. पाच किंवा सहा वेळा पण एकदा लागतोय ग!
कुत्रे ईथ माझं व्हायचे राहिलय ते राहिलं. आणि हिचं पाच ते सहा वेळा करायच राहिलय.
अगं माझ्यासोबत बोलल्यावर पण मिळत की तुला पेमेंट. काय फुकट बोल म्हणाय लागलेय?
नाही बोलतये ती.
हम्. बघितलीस फोटो?
बगितलं.
हम्, हम्, ते एकदम साईड ला आहे बघ,, कडेलाऽ
हम्म,
तो आथरव.
ह्या नंबर वर मी केलो असतो कि ग परत,, त्या अकाउंट वर न मी कराय नाही याच्यावरऽ
हम्,, आता हा झाल्यावर कर मनस घे.
तुझा आणि नाटकं असत्यात,, पप्पा आले, हे आले म्हणून.
नाही, जे कर म्हणस, आत्ता गेल्यात पप्पा.
हम्,
ते साडीच तन पण, त्या पण त्या फो फोन वर पाठवलो मी.
कोणाचं?
त्या नंबरवर पाठवलेलो गं,, आता पाठवलं लय बघ,, तुझ्या नं,, आता हा नंबर आहे त्यावर.
हम्म. हे मग माझं वेस्ट केलेला लागेल का नाही सांग.
आत्ता लागत नाही ते.
गेलच कि म तेऽ
होय, गेली नाहीस फिरायला.?
काय तुज कोण चुकल्यावर जायचं म्हणूनऽ
हम्म,, बोलत बोलत जायचं.
ग बस तू,, माझं डोकं फिरवायला स, एक देऊन मलाऽ
मग करू नकू सोडकीी.
मग ते माझंच का तसं वालंय सांग?
आता मला काय माहिती ते.
मुद्दाम केल्यासारखं.
तर मी काय करायला लागलो त्याला.?
तूच कायतरी केल्यास ते.,, तिला पैशा तिथे दोघांच बी आलय, दोघांच बी मिळतात म्हणूनऽ
चल,, मी कशाला काय करू बाई? मला काय पैसे नको आहेत काय? मला पण तू बोलल्यावर मला पण येतातच की गं,,
आं,
तुझ्यासोबत मी बोललो तर मला पण येतातच की पैसे.
किती येत आता तरीिवी,, का उगीचच.
एत्यात कि ग,, आता ते मागच्या वेळेस ते व्यवस्थितऽ त व्हाय नव्हतं,, बरोबर झालं तर येतात की बाई.
हम्म,, की ती येणारत?
बघ म्हणस गे आल्यावर. स
ते सेकंद वाया गेले की का खरं मला आता तुझा ते झाल्यावर मला कस तर झाले कि तेऽ
हम्म,, तुला होत असेल कस तरी.
न बाईक तुला मिळणार, आणि मला मिळणार नाही मनल्यावर होणार की.
बादऽ आता माझ्यासोबत बोलायल्यास तुला पण मिळतय घे गं.
नाही, तू तू तू पाच पाच हजार न घेऽ आणि ते शंभर दोनशे रुपये घेऊन बसतो.
होय, पाच पाच हजार या लागलेत लयऽ
मग याय नाही,, आल्यातच की,,
सब्र रक जरा अस,, येत्यात.
हम्म,
कुणाचा फोन या लागलाय वाटतं ग कटकर क रे म्हट फिराय गेलतीस की नाही
काय म्हणलीस
कनेरी मठ फिरायला गेलतेस कनी
कणेरी मठ फिरायला गेलत की ये थांब की ते फोन आला तर उचला तर चालत नाही
नको उचलू
अर्जंट आहेली
हम्म थांबा म्हणोगे पाच मिनिट
नवऱ्याचा फोनवलाय ग नवराा गेलाय आंबोलीला
अम पाच मिनिटां करम न असत आंबोलीला काय फिरायला
भाड आहे
हा हां
अज ना,
कसली आहे गाडी तुमची?
होय
तिचं नाव काय? फोर व्हीलर आहे माहिती.
एटी,, एर्टिगा का,
एर्टिका
ह हो
अगं काय करायलस
काय नाही
आवाज याय लागले ना
ह
दवाखान्याला कुठं दाखवलेस
काात येत
ह हा
ते
प्रायव्हेट माहित आहे काय हॉस्पिटल
प्रायव्हेट च की
हा ह
बा
चांगल्यातच दाखव बाई
चांगल्या तच दाखवाय पाहिजे कि
बसंत जााखत झा ह म
हॅलो
हॅलो
ग ग ह ह
बोल ग तुझं काम नंतर कर.
हम्म, तू रिकामटेकडी आहेस की.
होय!
तुला काय काम आहेत?
नाहीत बाई मला कुठ काय काम!
हॅलो!
तुला कोण लग्न करून घे म्हटलेलं काम कराय.
हळूल बोल बाई हळू बोल!
का कोण आहे ऐकायला?
ते मामीच्या फोनवर केल्यावर बी तसच झालं की ग तसं का असेल ते?
काय माहिती एक तर मग तुझ्याकडनंच काहीतरी प्रॉब्लेम असणार.
माझ्याकडनं काय प्रॉब्लेम मी आता एकाच फोनवर करायलोय की त्याला रेंज पण आहे एअरटेल माझ्या नंबर वर केल असत तर ते रेंज नाही म्हणायचं.
हम्म!
बोल! बोल!
हॅलो कोण बोलाय लागलय एवढं?
पोराला आसू आसू
आ
काम झालया.
आ
समजलं मला
हॅलो!
हम्म कोण आलत?
नाही मी
हा हा! गुरुवारी जेवण काय करू?
बोल बाई
काय म्हटलीस?
काय जायासाठी विचारतोय जाऊया काय म्हणून.
हा हा सोबत येतीया होय?
काय म्हटलीस?
हॅलो. हॅलो.
बोल गं पोरी.
बोल.
ती फिरायला इत्या होय सोबत.
हम्म.
आणि काय मग.
पेस्ट्री खावू वाटल्या आज मला का?
अमं.
पेस्ट्री खावू वाटाल्या म्हटलं आज.
उद्या खास रे, बड्डे दिवशी.
हम्म बड्डे का फिडे.
आज पाहिजे.
ते न्हव आता तुझ झालं की कणी, मी करतो की फोन.
कर की, फिरायला जाणार हायस नव्हे.
फिरायला तर नाही म्हणाल्या
काय.
इथंच फिरायचं.
हा. हा.
हम्म.
चालते घे.
मग कर ह्या, फोनवर मी थांबतो.
बाजूला ये कुणाचा आवाज या लागलाला लै.
हां मी जाणार आहे थांब‌, बाहेर चालू राहू दे दोन मिनिटं. तुला आणि आवाज, कुणाच या नको काय नको.
होय.
चांगलं पाहिजे.
आता कट होईल. कट झाल्यावर मग तुझं तू लाव मी थांबते. त्या अॅप मध्ये.
माझं परत जर कोणी तसं झालं, मी नादच सोडणार त्यांचा. मला पैसेच नको. अं.
काय म्हणलीस.
हॅलो.